हा बोल.
चमचाही आहे. ना चमचा व तिथं काय दोन कामा दोन काठी चमचा. हॅलो! अगं तुझं, ना वेगळं कसं पडलेलं.
मम्मीच्या नावावर गेलोय,
का आणि ते पहिलंचट्या ते गेले दोन दोन वारग झालेच
नाही एकवरच करालूय कि, की हच्यावरच करालुय.
हा नाव वेगळं पडलेलं, म्हणून म्हटलं?
कविता येत
कविता य ते होय.
मेरी माँ
एक मिनिटं थांब ह वेदिका.
हा.
ते का सळी सळीवर हाय ये.
तुला वाढून घेकी. ये नाई नाई तुचं वाढं.
हो सई दुसर देऊ कायमच्या दुस दुसऱ्या ते हा तेरी बार न हार दस हजार हे नाही ग खरव गोडतय मी कोण जाणार केले मी मलावट हे माझ झालंस का तेवढंऊन पहिला तेवढ देखदा बई फच आहे कू प चांगलं कुठे जाते. ते नाही तस काय नाही टेन्शन घ्यायच मावशीला पण शट घलेट
ह
जाबडत
कमी ह
जेवण लवकर जेवलं आहे की, ह
म बस ठी तुला क तु पाहिजे.
मा माू घे घे त थे त्याला देऊ काय. हे का तो खातोय. इकडे
ये चल की बाहेर. एवढं नको नको मला काही हॅलो सॉरी वेदिका बोल आता
अगं अशीची उलग्या आल्या ते उशल लागल्या म्हणून
लवकर जेवण
जेवतय कुठलं मॅगी खायलोय.
मॅगी खायल ये बाई? मला लवकरच जेवलेत की मी आज
जेवते कुठले बाई एवढ्या लकर जेवत नाही. आम्ही दहा शिवाय जेवत नाही.
आमच्यासारखंच आहे म्हणजे तुमचं.
होय.
काय म्हणतीस कॉलेजचं काय
काय नाही बाई बसलय ब बाई घरात शांत.
त काय घेणारेस?
बघूया अजून ठरलं नही अग खरं सांग घे यातलं. यातलं घे हे बघ अ तुझं झालं ठरलं?
नाही या ग काय तेच.
हे कार्याचं एक अग कार्याच असं का व्हायलय तुझ टास्क किती वर आलाय आता? माझं डायरेक्ट तेवीस वर न एकोणतीस वर आलं बाई ना!
कशाचं?
एकोणतीस वर आलं ग तेवीस वर न अस का झालंय काय माहिती?
असू दे की मग चांगलंच आहे की
चांगलं वे थांम आ तेव्हा बोल वेदिका तू जेवलीस काय?
कुठलं काय बाई चहा झाला मगाशी.
तुझे किती टास्क कम्प्लीट झाले?
तिसावा चालू आहे.
होय?
हा.
भारी आहे की बाई.
मधलं मधलं माझ पण एक एकच फोन लागला, लागला नाही असं झालं ग.
माझं पण मधनच कट झाला नंतर क्वेशनच यायचं बंद
माझं पण आता पण ब आता नाही य येत नाही येत मला पण क्वेश्चन.
कुणालाच येणार म्हण क्वेशन.
हम्म जाऊ दे म्हंटलं मग एवढ्या काय विषयी नाही. तेच मला ते कॉलेजच टेन्शन लागलंय. असं काय काय पुढं तू कुठं येतच घेणार आहेस काय? बाहेर वगैरे असं काही करणारे
बाहेर घेणार आहे व इत नाही घेणार मी पुण्यालाच घेणार आहे
होय म्हणजे तू एक ह्याच्यावरती बघून आलास का काय कॉलेज वगैरे मग फीज वगैरे
नाही काष्टामधून होईल कि माझ एक दोन बघितलो आहे चौकशी केली होत तिथंच बघणार आहे
काय फीच वगैरे विचारलीस
काल गड इंगलंज म्हण मला कॉल आलेला तिथं पण हॉस्ते होय भारीक कॉलेज तस बघायला गेलं तर आणि कॉलेज पण फी नाही आहे फ्री आहे स्कॉलरशिप म दोन आणि हे पण फ्री आहे ण फ्री आहे त्याची पण स्कॉलरशिप आहे होय
तस वगैरे आहे काय का कॉलेजचा काही विषय नाही ग
मिळेल का कॅमपस तुला भारी मिळते कॉलेज तुसं काय ठरलं तू घेणार होतीस ना मला कस ठरलं काय घरात
काय अजून ठरलं नाही अजून काय ठरलं नाही तळ्यात मु्यात चालू आहे आमच
घरात आलीस काय कुठं आहेस. कुठा आहेस घरात आलीस काय?
घरीच आहे की.
गेलतीस ना कुठं आजीकडे काय झाली बस एवढीच
आठ दिवस झालं बासरी तेवढं सुट्टीला राहायचं ग. काय ना मज कळ ना बघ. भक्ती वगैरे ना भक्तीला त्यां विचारलीस काय कुठे घेणार आहे.
थांब एक मिनिटं का.
तमिळनाडू. कोल्हापूर, मुंबई, पुणे
काय म्हटलीस.
अ भक्तीला वगैरे विचारलीस काय म्हटलं कॉल
भक्तीचं काय ठरलंय पुणेलाच घेणार आहे ती. होय.
पुण्यालाच घेणार आहे कोठलं कॉलेजला.
माहित नाही पण घेणार म्हटल्या मी पण विचारलो मी पुण्यालाच घेणार आहे म्हंटली.
व्हय.
हम्म.
हम्म तिला. ला फोन लावायला पाहिजे मग.
बंदच केलं होते करायचं. हम्म मला पण नाही आज प्रीती आलता पहि ला कॉल प्रीतीचा आज झाला आमचा. बोलाय नाही अंजली कस्तुरेचं पण काय म्हण मधनच कार्या प बंद पडलेलं म्हण.
व्हय.
हम्म.
तेच कोण कोण सोबत असलं तर मग काय नाही ग त्याला काय तेच जरा विचारलं पाहिजे मग ती कुठं वगैरे बघितल्या काय ते कळलं तर मग चाल ते ना आपल्याला काय त्यातलं माहित नाही ग कॅपडाउन्स कसे असतात.
कसं असत. तेच कि जवळ हायवी ते.
त काय करायला आहे म तो. हॅलो बोल.
होता.
आ.
पाहुणे लय आलेत काय?
अगं माझा भाऊ आहे शिवराज. हम्म हम्म हम्म. अगं गार व्हायला आता गेलाय होय होय तिकडेच बघणार आहे बघू मिळलं तिथ तर वेदिका
होय बाई ते पण आहे सोड.
परीला जरा दे त्याचातले.
मला स्टेफीचा आवाज आला बाई सेम.
आठवण यालाला लागली काय वेदिका बेस्ट .
नाही बाई मला कशाला आठवण येत्या. सेम तिचा आवाज आलाअसा. का होय की नई तुझी मैत्रीण ती
माझी भक्ती, प्रीती, आद्या होत्या. स्टेप बरोबर एवढं काय नव्हतं हा
माझ पण भक्ती बरोबरच बाई व्यवस्थित बोलायची.
आवडली उघंच उघंच नाटकी करायला
आता.
तू काय बाई सुट्टी खाऊन आलीस.. वेदीका आम्ही- घरात बसले आमाला कुठ जायला मिळालं नाही. कुठ जाऊ? सांग येऊ काय तुमच्याकडं?
ये कि ये..
नाही बाई घरात आणि दिदी कड जरासं त्यांच्या - - सासऱ्याच काहीतरी झालंय प्रॉब्लेम ऑपरेशन तेन मग. मी काही जायला नाही जाणार नंतर. तर अता
असलं काही तरी प्रॉब्लेम असल तर.. काय मग काय.
हम्म..
झालं ग दहा मिनट मग तू लावणार आहेस काय?
हा लावतो मी कट कर लावतो